हॅलो?
हॅलो, नेहुलिका, कशी आहेस? आजच्या आपलं टॉपिक, 'गुड फ्रेंड वर्सेस मेनी फ्रेंड्स' आहे. आणि मला वाटंत, हा खूप इंटरेस्टिंग विषय हाये. कारण, मैत्री ही प्रत्येकाच्या आयुष्यात, खूप महत्त्वाची आ ते, पण चांगल्याची फ्रेंडशिप, बदलतची, विचार साठी सारखी नसते.
हॅलो, दी छान आहे, हो, हा टॉपिक खरच सुंदर आहे, कारण काही लोकांना, असं वाटत की च्या मनसू काही लोक क्वालिटी फ्रेडशिप ला, क्वांटिटीपेक्षा जास्त महत्व देतात.
मायया मते, गुड फ्रेंडस असण, है मेनी फ्रेंड्स असण्या पेक्षा, जाहस्त महत्त्वाच आहे. कारण आयुष्यतात प्रत्येक ओळखीचा माणूस, आपला खरा मित्र नसतो, पण एक अ, एक दोन खरे मित्र असतील तर ते कठीण काळात, खूप मोठा आधार बनतात.
हों, मी तुमच्याशी सहमत आहे. अनेक लोक, आपल्या भोवती असन अणि खरोखर आपल्याला समजून घेणारे लोक, असण या दोन ख गुड फ्रेंड् ते असतात. तें आपल्यातच, नाही तर अडनत अडणची, तही आपल्यासोबत उभे राहतात.
अगदी मला वाट फ्रेंडशिपचा खर व्हॅल्यू त्यां समजत, जेव्हा माणूस प्रॉब्लेम मध्ये असतो. त्यावेळी शभर लोकांची ओळख उपयोगी पडत नाही, पण एक सिन्सिअर मी जे मनापासून साथ देतो, तेच खूप मोठ असत.
हो आणि गुड फ्रेंड फक्त इमोशनल सपोर्ट देत नाही, त्याला योग्य सल्ला सुद्धा देतात, काही वेळा आपण चुकीच्या दिशेने जात असतो, तेव्हा खरा मित्र कों? बोलण्यापेक्षा प्रामाणिकपणे, आपली जो दाखव-दाखवतो.
हा पॉइट मला खूप आवडला. कारण मेनी फ्रेंड असेल तरी प्रत्येक जण आपल्या होनेस्टली गाईड करेल असं नसन. काही लोक फक्त फण, टाइमपास किंवा सोशल सर्कल साठी जवल असतात, पण ते प्रत्येक परिस्थिती युजफुल किंवा ट्रस्ट वरती असतीलच नाही.
अगदी बरोबर. मला वाटतं, गुड फ्रेंडशिप मधे ट्रस्ट हा सगळ्यात मग असतो. जिथे विश्वास असतो तिथे कॉमप्र कॉमपॅरिजन अँड सेक्युर किंवा दीखावा आणि रिलेशन जास्त जेन्यून वाटते.
हो आणि गुड फ्रेंड्स
हो आणि गुड फ्रेंड्स हो आणि गुड फ्रेंड समोर आपण स्वतः सारक राहू शकतो. त्याच्या समोर आपल्या फेक वाग्याची गरज नसते. इम्प्रेस करण्याच्या ताण नसतो आणि आपण आपले इ मोशन्स ओपनली शेअर करू शकतो.
बरोबर मला वाटत, काही फ्रेंड असण वाईट नाही. कारण पुसतील तर नेटवर्क फन आणि वेगवेगळ लोकांशी कनेक्ट होण्याचे फायदा असतात. पण त्याचा अर्थ असा नाही कि, ते सगळे इक वली क्लोज
हो, हॅड डिस्टिंगशन खूप महत्त्वाचे आहे. मेनी फ्रेंड् अस सण म्हणजेच तुमण सोशल एक्सपोझर जास्त असू शकत, पण गुड फ्रेंड असन म्हणजे तुमच इमोश तर सपोर्ट सिस्टम मजबूत असू शकत.
अगदी बरोंबर. काही वेला मोठा फ्रेंडशिप जन पन छान हो ना वची आउटिंग. ग्रुप फोन आणि सोशल इंटरॅक्शन जास्त असत, पण मनात खरे बोलायचे असेल तर, आपण बहुतेक वेळा निवडक लोकांनाच फोन करतो.
खरं आहे. बड्डे पार्टी, कॉलेज ग्रुप किंवा सोशल मीडियावर खूप लोक असू शकतात, पण जर मन खरंच उदास असेल तर माणूस मी ज्या दो तीन लोकांना आठवतो तेच बहुतेकदा त्याचे गुड फ्रेंड असतात.
ह हो आणि मला वाटतं गुड फ्रेंड्स ची ओलख, ही वेळेनुस सार होते. अनेक लोक मित्र वाटतात. म्हणून हळूहळू त्याच्या स्वभावातून, त्याच्या वाग - वागण्यातून सपोर्टमधून कोण
मला फ्रेंडशिपमध्ये, लॉयल्टी खूप महत्त्वाची वाटते. गुड फ्रेंड तोच जो तुमच्या मागे, तुमच्या असेल. फक्त समोर गोड बोलणार नाही. कारण, खरी मैत्री ही ट्रस्ट आणि रेस्पेक्ट वर उभी असते.
हो. आणि गुड फ्रेंड्स आपल्याला करतात आणि ते आपल्या, फ्लोज मांडी असूनही, आपल्याची नाद टिकवतात. आणि गरज पडली तर, आपल्ल्याला इम्प्रुव्ह होन्या साठी पुष शुद्धा करतात.
मेनी फ्रेंडसचा, एक त फायदा मला असा वाटतो की, आपल्या वेगवाल्या काळच्या लोकांना, भेट्या मिलन. त्यामुल, आपली थिंकिंग, बोर्डन होऊ शक ते. आणि सोशल कॉन्फिडेन्स सुद्धा वाढू शकतो.
हो. पण त्याचवेळी खूप मोठा फ्रेंड सर्कल मेंटेन करणं इमोशनली एझ सुद्धा होऊ शकत. कारण नसते. आणि काही व क्वांटिटी मुले क्वालिटी कमी होण्याची शक्यता असते.
म्हणजे मला असं वाटन की, मेनी फ्रेंडस् असणं. चुकीस नाही. पण गुड फ्रेंड्स असण, जास्त आवश्यक आहे. कारण, मोठा सर्कल आनंद देऊ शकतो. पण म बुथ फ्रेडशिप इस्टेबिलिटी देत.
ह
अगदी बरोबर. ठीक आहे. आता बुडत्या भागात, आपण फ्रेंडशिप मध्ये ट्रस्ट जेलसी नसेल. सोशल मीडया फ्र आणि पर्सल प्रिफरनस या सगळ्या गोष्टीबद्दल, थोड डिटेल मध्ये बोलला.
हो, नक्की. कारण, त्या प्रॅक्टिकल गोष्ट मुलेच, हा टॉपिक अजून क्लिअर होईल. आणि गुड फ्रेंड्स आणि मेनी फ्रेंड्स, यातील फरक जास्त चांगल समजेल.
नेहलिका मला असं वाटत की, फ्रेंडशिपमध्ये, ट्रस्ट हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर तुमच्याकडे खूप लोक असतील. पण त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवता येत नसेल तर, ती फ्रेंडशिप. वरवरचीच राहते.
हो, अगदी बरोबर. गुड फ्रेंडस् आणि फ्रेंडस. याम द म्हणजे टेप गुड फ्रेंड तुमच्या आयुष्यात फक्त उपस्थित नसतो. तरतो तुम्हा सगल्स आणि ड्रीम सुद्धण्याचा प्रयत्न करतो.
मला वाटत, मिस अंडरस्टँडिंग् हा फ्रेंडशिप चा एक नॅचरल भाग आहे. पण गुड फ्रेंड्समध्ये फरक असा असतो कि, ते प्रॉब्लेम आली की दूर जाण्यापेक्षा, बोलून ही सोडवाचा प्रयत्न करतात.
अं बरोबर मॅने फ्रेंड् कधे कधी
फ्रेंडशिप मध्ये जेलेसीचा मुद्दा काही स्वेळा दिसतो. जर फ्रेंडशिप जेन्युन नसेल तर. सक्सेस अटेन्शन किंवा क्लोजनेस यामुळे अन इनसिक्युरिटी निर्माण होऊ शकतो. ओके. बाय. आजची चर्चा खूप छान चांगली